कायतरी चालतं आसं बी चालतं बोलायला काय नी होत त्याला हॅलो येऊ रायला ना आवाज चालूये तेच तर म्हणलं मी आवाज नई येऊ राहिलाय
आली बिचारी आ चालत आसं बी कोण हाय मी सांगतेन तुला तर त्रुटी वाचल्याता का त्याच्या म्या पूर्ण वाचल्या म्हणून म्हटली मी हा हा नाही त्या त्रुटी वाचल्या म्हणून मग म्या काय केलं मग काल म्हणलं हा मोबाईल धर तू नुसती अशी बस म्हणलं अशा बी गप्पा मारल्यात चालतय फक्त फोन चालू राहुदे ओ. मग तिकडून हिकड आवाज येतो हिकडून तिकड आवाज जातच नाई त्याच्यातून ऐकायला येतच ना आ तिचे मागचेच तशे राहिले अजून ते काय. कस काय ग मोबायल पायला मी तिचा रात्री तर ती काय माहित तिन पूर्णच नाय केल घ्यायला पायजे होत ना मग तेण कोणाचेत पत्र अरेच चालू होती का केवढ्याला दिले कोणा घेतले आ